हा ताई येतो आवाज?
हा येतोय येतोय बोला.
हा मी पहिल्यांदा. कॉल केला उचलला नाही गेला, काही नेटवर्क वरेच. कस.
हम्म हम्.
ठीक आहे तर. आज आपण वटपौर्णिमा ह रिसेंटली आपण सेलिब्रेट केली त्यात. त्या सणावर बोलूया.
ह वटपौर्णिमेला पण कसं असतं आमच्या इकडे सगळं नवीन. म्हणजे नवीन म्हणजे. अ समजा भेट मिस्तर देतात, किंवा मग आपण त्यांच्या सांगण्यावरून. पण साड्या वगैरे प्रत्येक जण नवीन घेत, आणि त्यात साड्या सगळे घालतात. सेलिब्रेशन करताना हा आणि. त्या दिवशी पण पूर्णांचा नैवेद असतो आमच्या इकडे, पुरण पोळ्या. कंपल्सरी असतात आणि बाराच्या आत. म्हणजे उपवास धरतात ना त्या दिवशी मग बारा. बाराचा आता पूर्णांचा नैवेद वगैरे करून आपलं. वडाला पूजन वगैरे करून येऊन मग. उपवास सोडतात काही लेडीज, किंवा मग नाहीच सोडत संध्याकाळी सोडतात. असं आहे, हम्म आणि. म्हणजे या सनाला खूप महत्व आहे आमच्या इकडे, हिरव्या बांगड्या वगैरे, किंवा मग हिरवी साडी. असं सेलिब्रेशनसाठी ते लागतच कि असं. तुमच्याकडे कस नाशिक ला कलरच्या भांगड्या वगैरे घालतात साडीवर. वगर घालतात तस आमच्या तिकडे कंटिन्यू ग्रीन कलरच्याच बांड्या पाहिजेते. नसल तर मग इकडं लगेच जुनी लोक असतात का, नाही सासूबाई किंवा आजी सासू. त्यांचे टोमने चालू होतात आमच्याकड बांगड्या. आणि बांगड्या म्हणजे सुवासिनेच ते लेन असं म्हणतात ना बांगड्या जोडवी. वी आणि गळ्यातला असं काढूनच ठेवायचं नाही अजिबात, काढलं ना मग इकडं चालू होत. शेतात जरी जाताना आपण काढलं ना, ते लगेच घरी येऊन घातलच. हिे त्या दिवशी तर म्हणजे अस अजिबातच नाही कुठली गोष्ट नसून. नसून चालत नाहीये वटपौर्णिमा दिवशी नाहीतर हिंची बुणबुन चालू होते सहास लोक. कंची. हा आमच्याच असं अगोदर एकदम हे आहेत, कारण त्यांना सगळं लातात थोड्या ज्याशा बगड्या फट. फूटल्या ना हातातल्या मग काय पैसा नाहीत का बांगण्या घालायला. असं करतात आणि. एक दोन बांगड्या चालत नाही ना इकडं, सहा सहा किंवा मग.. नऊ नऊ बांगडा तर एक हातात पाहिजेत, म्हणजे दीड. दोन दोन डजन बांगडे असतात ऑलरेडी.
हा हा एवढं सगळं घालून ताई मग काम.
हो काम वगैरे जमतात तर आम्हाला सवय लागली ना.
हा हा.
सवय झाली आम्हाला, आणि ड्रेस वगैरे पण आमच्याकडे अलाउड. नसतय ना, साड्याच कंटिन्यू.
हा हा.
आणि वटपौर्णिमा दिवशी म्हणजे. खूप छान सगळे एकत्र येतो आणि ज्या दिवशी वडाला पूजा. वडाला पूजा गेलो. तर ओटी वगैरे भरण असते या केळी किंवा घवनी ओटी भरन केवाय सॉरी म्हणता केवा नाही आंबे आंबे केव्हा गहू. आंबे आणि गहू हनी ओटी वगैरे भरली जाते आपल्या इच्छेन आपण सिन्दुर पेन्सिल किंवा डब्या कुंकुवाच्या वगैरे असं काही त्याच्यात देऊ शकत. तो पाच जणीना किंवा सात जणीना असं वान देतात
हा हा..
हम्म. तुमच्या इकडे?
इकडे म्हणजे तसच म्हणजे एवढं बांगड्यांचं वगैरे नाही अस्ट्रिक आम्ही कलरच्या वांगड वगैरे घालून जातो म्हणजे नवीोरी साडीच ने पण कलरच्या बगड्या वरे घालतो आणि नैवेद्य. पुरणाचा असतो बऱ्याच घरांमध्ये पण अस कंपल्सरी नाही की परणच असेल अस नाही ज्याला वेळ असला गला नसला त्यानी पण मग मोस्ट साड्या वगैरे घालून जो मुहूर्त दिलेला असतो त्या मूर्त त्याच्या वेळेत हा जाऊन मग वड्याची पुजा वगैरे करतात अस आणि. बाकी तर हे सेम असत मी जस सांगितलं तस
हम्म हम्म हम्म हम्म.
तेे वाडाला मग काय साथ फेरे दोरा बांधून. आणि अजून आंब्यांनी आंबे आणि गहू तांदूळ जे काही धान्य असेल ते घेऊन जायचं पाच स पा बाळच्या ओटी भरायचं ते सिंदूर पेन्सिल वे वगैरे नाही नता मी एवढं पण एखादं फळ आणि हा हा एखादं फळ एखादं फळ आणि काहीतरी धान्य घेऊन जातो आणि ते ओट्या भरतो तिथे पहिले वाडाची पूजा करतो सगळे. अ ब्राह्मण असले तर ते एकदम विधिवत पूजन होतं.
तर दोन्हीकडे सेमच आहे फक्त एवढंच की. तुमच्या इकडं कलर कलरिंगच्या बांगडा वगैरे चालू शकतात. खेडेगावात नाहीत चालून ते एवढंच बाकी सेमच पद्धत आहे.
हो हो आणि दिवसभर मग उपवास असतो आणि रात्री उपवास सोडायचा काही ठिकाणी बारा नंतर तू पारी सोडून देतात कट्ट आमच्याकडे करतात दिवसभर उपवास करतात.
सोमवारचे वगैरे असं आलं की सोमवारी कोणी सोडत नाही ना कारण सोमवार असतो ना ऑलरेडी काही जणांचा त्याच्या सोमवार संध्याकाळी सोडतात ज्यांचा उपवास सोमवार न. ते बारा बारा नंतर सोडलं तर चालतो त्या लोकांनी असं असतंय आणि काय काही लोक म्हणजे काही लेडीज ना तर एवढं हे असतंय ना त्या वटपौर्णिमेचं पार्लरमध्ये सुद्धा जाऊन सगळळा मेकअप वगैरे करतात.
हो सध्या इकडे ते रीलीलचं भॅड फार चालू आहे ना. मेकअप करून दातात नवऱ्या सोबत असत रील बनवतात म पोस्ट करतात इकडे हा.
इथं कोण कोण दागिने कोणापेक्षा अट्रॅक्टिव्ह घालतय असं असते खेडेगावात पण. कोणाकडे किती सोन आहे. कोणाकडे किती सोन आहे हा तेच ना आणि कस. कसं असतय त्या दिवशी काय करतात ज जे लेटज असतात नाही आधी मधी अजिबात काही घालत नाहीत पण त्या दिवशी सगळा साज असतो त्यांचा वटपौर्णिमे दिवशी म असं आपण लॉकरला जरी ठेवलेलं असेल का नाही तरी ते काढून आणतात त्यावेळेस त्यावेळेस ते पाच पाच मिनिटात तेवढे पूजे तात्पुरतं तरी घालात कारण ते म्हणतात आपलं सोपभाग्याचं लेण आहे ना आपण कशाला ठेवायचं आपल्याकडे असून असा म्हणतात त्या त्याच्या त्या दिवशी तर ते कंपस
हा बांगड्यांना फार महत्व आहे ना हिरवा बांगड्या म्हणजे बर मी तुमच्याकडच आय थिंक एक लग्न अटेंड केलं होत तिथं ते सगळ्या बायकांनी हिरव्याच बांगड्या घातलेल्या तसं आम्ही काय करतो जी साडी असेल त्या कलरच्या बांगड्या घेणार
हा हा आमच्याकडे खेडेगावात म्हणजे कसय की हिरव्या बागड्यांनाच महत्वां जास्त दुसऱ कुठल्या बांगड्या चालतच नाही अस ठीक आहे समजा विधवा लेटज असे ना त्यांना कलर् त्या वगैरे चालू शकतात पण असं सुहासिनी वगैरे हिरव्याचल्या बांगड्या असं कंपल्शनच आहे खेडेगावात
अच्छा मग इकडे तसं काय नाही आता मी मी पण मॅरिड आहे पण आजता माझ्या दोन्ही हातात ना बांगड्या आहे न काही न काही फक्त मंगळसूत्र माझं कंपल्सरी असतं गळ्यात आणि टिकलीेत कधी आठवण राहिल लावाची लहरायली ते नाही अस अस अस असं
आमच्या इकडं नाही एखाद टिकली जरी पडली ना म्हणत ना आज कुठं ठेवलय मिस्टरांना असं असतंय बायकांचं लक्ष
हा हा तस इकडे थोड शहारत फरक पण तो ग्रामीण भागात पण लेडीज दिसतातच टिकली वगैरे लावले
आपण कसं आपण कामामध्ये असतो ना त्यामुळे आपलं लक्षण नसतं पण म्हाताऱ्या बाईकांचं लक्ष असतं चांगलं की बाई हीन आज टिकलीच लावली नाही किंवा आपण जर छोटी टिकली लावली असेल का नाही बाई नवरा एवढा मोठा एवढी छोटी टिकली लावल्यास होय आणि निदान दिसाव तरी नवराअशा करत्या त्याच्यामध्ये टिकली मोठी लावावीच लागते छोटे लावून पण चालत नाही मग आम्ही काय करतो सरळ आम्ही त्याच्या चॉकलेटी डब्या असतात ना चॉकलेटी डब्या वगैरे त्या डबीतलीच लावतो शक्यतो म्हणजे ते उठून दिसती ना अशी आणि ज्या आपल्या डायमंडच्या वगैरे अस त्या ते चेहऱ्यावरून दिसत नाहीत
हा
त्याच्यामुळे आम्ही त्या त्याच कलरच्या लावतो चॉकलेटी कलरच्या डब्यात मग डब्यांमधल्या
हा हा
त्याच्यामुळ मग ते म्हातार बायकांना किती जरी दिसत नसलं तरी दिसतय
खास त्यांच्यासाठी लावाव लागत मिस्टरांसाठी बायकांसाठी
तर काय आणि आपलं कस शेड्यूल असतं सकाळी पाच वाजता उठून आवरण पडतं त्यामुळ आपण आपल्याकडे वेळेला वेळ नसतो
हा एवढ्या धावपळीच्या युगात सगळं एवढं कोणी करायचे
फोन बक वरणं डबे डबे सगळ्यांचे असत्यात परत साडे नऊ ला कामावरती येणं रिसेप्शन ह ना मी होस्पिटलला साडे नऊ ते साडे पाच टामिंग ते साडेपाच ला परत मी घरी जाते इथून बसनी जायचं म्हटलं की मला सहा वाजत्यात मग कशाला एवढं स्वतःकड लक्षच राहत नाही ना ओ आपलं घरी गेलं की आपल्या घरच उद्योग चालू असत्यातच
तसं बघायला गेलं तर आपण म्हणजे मिस्टर आपल्या नावाने खाय घालतात आपणच सगळं नाही का करायचं तिथली आपणच लावा अ गळ्यात पण आपणच घाला त्यांच्याकडे काय असं कि ते मॅरिड आहे त्यांची बायको ये त्यांनी मॅरीडये अस कळणार काय असतं त्यांच्या
त्यांच्याकडे काहीच नाही सगळं आपल्याकडेच लायसन्स हाय तेे हह
हा सगळा लोड आपणच घ्यायचा त्यांच्या जेवणापासूनच ते आपण आपल्या सोबत की नाहीे ते दाखवण्यापर्यंत टिकल्या लावा हे करा ते
येवणा आपलं काय सुद्धा नाई नाव सुद्धा मुलांची त्यांच्याकडच हाय त्यांच्याच नावावर हाईत
तेेवढ्या नऊ महिने बायका सांभाळतात पोटामध्ये नंतर ही सगळं बायका करतात
आपण नावापुरतच आहे आपण नावापुरत त्या कामाचा यूज कराय पुरत्याच आहेत काम झाले म्हणजे झाले ह्यांची
काय म्हणताय मुलं केवढं आहे तुमचे
नाही मी अजून म्हणजे आमचं लग्नाला एक सव्वा वर्ष झाली अजून नाहीये हम् दोघच ये अजून काही प्लॅनिंग केलं नाही अजून फॅमिली प्लॅनिंग बघू विचार करतच ये नाशिक मध्ये इकडे श्रमिक नगर
शमिक नगरला का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चाल काय आणखी म्हणतात घरी कोण कोण असतं
घरी माझे सासूू सासरे दिर
होय तुम्ही पण जॉबलाय ना
हो हो मी पण जॉबला हाय
हम् चालेल काय घरात बुसून करायचंय आजकालच्या पिढ्यांनी सगळ्यांनीच हे केलं पाहिजेल हाय नाही घरी बसून काय होत नाही दोघं कमवत तेव्हा आपल्या आजकालच्या महागाईला आपण टक्कर देऊ शकतो
हो आणि त्यात कॉम्पिटिशन महागाई बाकी किच्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी मॅटर करत तात जेव्हा दोघ मिळून कमवू होत राह आणखी चांगलं जीवन आपण सगळ्यांना
बरोबर आहे ना आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पिढीचं पण आपण व्यवस्थित शोषण करू शकतो ना ओ
हो
हम भले एक असतो किंवा दोन असतो आपण दोघ जर सम तर दोन्ही दोघांच व्यवस्थित होऊ शकत करू शकतो ना आपण
हो
हम्
ठीक आहे तई छान वाटलं बोलून तुमच्यासोबत ओके ओके बाय बाय